इथं येतोय आवाज
हो हो येतो येतो
ठीक आहे आपण अं प्रदूषणाविषयी बोलूया म्हजे मी करते स्टार्ट ह ह आता हा प्रदूषण कशामुळे होतो.
बघा आता आता पाऊस नाशिकमध्ये पाऊस झालाय खूप गोदावरी नदी खूप खराब झाली सगळ्या कचरा वाहुना आलेला आहे त्याच्यात बापरे का इतकी खराब झालेली ना म्हणजे की कसं का म्हणजे इतका तिथे गेल्यावर पण इतका वास वगैरे येतो न की बस असं किती म्हणजे लोक किती घाण टाकतात ना असं व्यवस्थित नाही हे करत की
लोकांना ते समजत नाही की बाबा आपण कुठे पण आता हे पाऊस हा मग काय झाल जिथ कुठे पण कचरा पडला असेल तो सगळ पाण्यासोबत वाहून
वाहून हो नदीमध्ये चालून एवढा पाऊस झाला पण नदी काही क्लीन झाली नाही अजून खराब झाली
मग ह्याच प ते पाण्या म्हणजे सगळं खराबच होत राहणार ना पाण्यामध्ये जी घाण असेल ती लोकांना प्यायला वगैरे ते पाणी किती दूषित झालं ह्याच्यामुळे किती प्रदुषण प्रदूषण वाढू शकतो कोणताही आजार होऊ शकतो लोकांना
हं तिथ
म लक्षात घेतलं पाहिजे होय.
हो ना
काय काय गावात नाही बघा असं की अ एक मोहिमच आहे की स्वच्छ गाव स्वच्छ अभियान नाही का असं एक एक का म्हणजे एवढं स्वच्छ राहतं की कचऱ्याचा विल्लेवाट लावण म्हणा अशा बऱ्याच गोष्टी ते पाळतात पण काही ठिकाणी ना अजिबात नाही आता ओला कचरा जरी आपण जरी झालो तर ओला कचरा सु सिटीमध्ये काय असतं की कुठं पण तो कचरा फेकताच येत नाही नाही का? मग तो काय करतात. लोकांनी असं केलं पाहिजे की ओला कचरा सेपरेट सुका कचरा सेपरेट
हो.
हो. खर तर म्हणजे जास्त आपलंच हे असतं की अ काम असत की म्हणजे सुका कचरा ओला कचरा‌ करायला पाहिजे हो आणि खरंच केलं पाहिजे ते की ओल्या कचराच कस
तेल करते. ह मी तर करते माझे दोन डबे एक ओल्याचे आणि एक सुक्याचे.
होय ना.
हा ते त्यांनाच माहितीस.
हा मग ते जस आता आच आहे आपण म्हणजे किचन मध्ये म्हणा आपण जाळी वगैरे ठेवलं तर तो सगळा कचरा त्या जाळयामध्ये अडकला तो सेपरेट आपण करू शकतो. व्यक्तीश या वगैरे मग पिशव्यांचं काय होतं विघटनाला किती प्रॉब्लेम येतो. पिशवी लवकर विघटन होतच नाही म्हणजे शक्यतो होतच नाही तिचं विघटन हा
आणि जाळली तरं प्रदूषण होतं.
हो. आता आमचे इथे एक गाव आहे शहर म्हणजे सिटी आहे. आ मग तिथं काय होतं कि सग्या जो त्या शहरातला कचरा आहे. तो वल्ला सुका एकत्र जाणतात. आणि एका ठिकाणी जाळात तो मग त्याच ज एखाद वळे जळला असेल ना म्हणजे चांगला पेटला तो तेवढा धुर होतो. एवढा धुर होतो त्याच्या लोग लोगच हायवे आहे ह मग लोकांना दिसत नाही ऍक्च्युली ते रस्त्याला चालत वगैरे हा तर एवढं म्हणजे तो आहे एकदा म्हणजे एक दोन तीन गुंट्यामध्ये तो कचराच आहे तिथं सगळा. एवढा तो कचरा आणि त्याच काय होतं. कि ते पैठवल्यानंतर व्यवस्थित पेटत नाही का तर एकत्र असतो ना वल्ला सुक्का त्याच्यामध्ये एवढं हे होऊन जातं. ूर वगैरे मग दूर झाला की त्याच प्रदूषण वाढतच राहतं. ते पण आहे पर तो सगळा कचरा जळत नाही.
हो बरोबर सगळ्या जळ तस आहे एकतर मग खड्डे कॅमो टॅमटे खं्डे करून त्यामध्ये टाका हा त्या चूप टाकायला पाहिजे.
ते ल्खच त्याच्या खर तर म्हणजे त्याचं विघटन तरी होईल कचऱ्यामध्ये ते खड्ड्यामध्ये कसं होतं ते कुजून कुजून कुजून थोड्या दिवसांन का होईना पण ते ह नष्ट होऊन जाईल पण हा असं बाकीचा कचराच हो आता तुम्ही जर प्लाॅस्टिकांन तो कचरा एकत्र फेकून दिला तर त्याच कधीच विघटन होणार नाही लवकर होणारच नाही. नंतर प्लास्टिकच्या बाटल्या आता तर तो काय ट्रेंडच निघालाय की बाहेर गेलं की बिसलेरी शिवाय म्हणजे लोक पाणीच घेत नाहीत हा मग बिसलेरी शिवाय पाणी नाही मग ते बाटल्या हा युज करायच्या पिऊन झालं की ते कुठं पण फेकून द्यायचं. असस हम. त्यामुळे ते पण किती हे
हो ना.
त्याच्यानंतर अ हे प असे जास्त लोक आले पत्र पत्रावळी पण म्हणा पत्रावाळीचं पण किती हे होतं.
हो ना पत्रावळी आता तरी त्या ऊसाचे ह्याच्या निघालेय. ते तरी बरंय त्याच्यामुळ आता ते कंप कंपल्शन केले ना उसाच्या कुठ त्याच्या नाय का बनवतात ते उसापासून बनवतात त्यात तरी अ त्या तरी त्याच तरी विघटन होतं.
अस.
त्या लगेच हे होऊन जात.
हा ते केलंय हा पण तरी पण काही लोक असं वापरतात. ज्यांना ऑपशन नसल आता अ पिशव्यांचं तर अजून काही एवढं हे नाहीच निघालेलं
नाही.
ते निघाल अजून ते अंमलत काही जास्त आलेलं नाही त्याचा युज करतातच लोक आणि म्हणजे सगळे असे म्हणतात पण आपण जरी झालोत तरी त्याचा यूज करावाच लागतो काही काळी असं होतं.
बरो
नंतर तु्ला आता ते टिश्यू पेपर्स वगैरे निघालेत. थ टीशू पेपर कशापासून बनवतात माहित आहे तुम्हाला
नाही.
म्हणजे लाकूड असतं ना कोणत्या तरी झाडाचे ते लाकूड आहे त्याच्यापासून टिश्यू पेपर बनवतात. मग आता जर आपण झाडं वगैरे तोडली तर झाड नष्ट झालं की प्रदूषणाला वाढच राहणारये म ते लोक झाडं तोडतात पण एक झाड तोडलं तर कमीत कमी आपण एक झाड लावावं. हे पण म्हणजे म्हणतात ना नियम पाळायला पाहिजे लोकांनी का तर जेवढं प्रदूषण जास्त तेवढ लोकांनाच त्रास होणार आहे जो आता जर एखाद्या सिटीमध्ये बघा ना जास्त हवा नसते काय नसते एकदम कोणतं वातावरण राहतं का तर आजूबाजूला झाड वगैरे कमी झालेत आता ते बिल्डिंगज वगैरे व्हायला लागले बघल तथ सिटी टाप सिटी टाप तेच्यामुळे सगळं जिकडे बघल तिकडे झाड तोडून हेच बिल्डिंगच बांधायचे चाललेत.
हो प बिल्डरनी पण आहे ना. बिल्डिंगच्या साईडला झाड लावायला पाहिजे म्हणजे सेहद कम पलशन त्यांनी थोडी झाडं लावाय जागा ठेवायलाच पाहिजे म्हणजे कसं अं तोडलेली झाडांचं पण भरून निघत नाही का? आणि बिल्डिंगला पण छान अस फ्रेशनेस पणा वातावरण
हा तेच ना जेवढं आपण चांगल्या गोष्टी पाळत राहील तेवढं चांगलं
हो बरोबर आता ही जी कंपन्या बघ. कंपन्या टाकतात लोक ही लोक जे उंम पहिले ते त्यांच्याकडे पहिलं कसं असतं पहिले साईड ला झाड लावतात ते
हो हो...
हा पहिले ते झाडं वाढवत महिना दोन महिने आणि नंतर कंपनीचं काम सुरू करतात ते
हा
हे ना.
होय....
असं आहे किती किती झाडं असतात कंपन्यांमध्ये
मम्मी स्वच्छ
ठीक आहे मुलगी आली का?
होय हीकडून तेिकडून येते आणि मग..... अ ल म्हणजे तर समजतात त तिला कि बाबा शांत बस वगैरे पण तिच्या साल्याला हे करते बोलूनच. गते आणि रूम मध्ये जर असेल ना त्याच्या ह..... ठेवते आ त्याच्या म येतो पण रूम म असेल ना. म्हटलं ना मी फोनावर बोलते बा बोलू नको तर नाही बोलणार एकदम हळू आवाज देऊन सांगते मला काय हवं असेल ते
अच्छा अच्छा पण मध्ये मध्येे मध्ये येत..... तच असतय..
ते अलाउड नाही ना अस आवाज काहीतरी बाई आता म्हणजे जास्त रूल्स पण माहित नाहीत. जास्त गोगाटा नको आहे हे नको आहे ते नको आहे पण जस कोन मध्ये मध्ये आल तर आता काल परवा ए ताईंचा मी कॉल रिसीव्ह केला. कंटिन्यू तर कामावर..... त्या त सारखं आला म्हणजे पेशंट वगैरे कोण आले क आवाज वगैरे... आपण दुसऱ्यांशी बोलणं अलाउड नाही तिथं दुसऱ्या व्यक्ती तिचा आवाज येणं म्हणजे हे नाही अलाऊड नाही पण त्यांच्या सारखंच होतं मग मी नंतर नाही केलं.... कसं होतं म्हणजे आपल्याला पण प्रॉब्लेमच राहतो ना... आता आमच्या इथे ना मध्ये मध्यंतरी एक आता दीड महिना होऊन गेला पाऊस पढायच्या आधी म तर ग कुठल्या तरी कंपनीने ना असं एवढ्या प्रमाणात केलीत नदीमध्ये सोडलं होत की पूर्ण नदीला ना असं हिरवं हिरव हिरवं असं पाणी तेलकट वर हा तेलाचा थर वगैरे असं वर आला होता आणि तुम्ही हात जरी घातला ना तर हातात हिरवत पाणी येईल हात पण हिरवा होईल असलं केमिकल सोडलं होतं पाण्यामध्ये आम्हाला इथे प्यायला सुद्धा पाणी नव्हतं एवढं म्हणजे घाण पाणी हा ते कुठल्या तरी म्हणजे बाहेरच्या ह्याच्यातून केलेलं होतं. हो ते पूर्ण नदीला एवढं घाण पाणी माणूस प माणूस काय त्याच्यातले मासे वगैरे मेले होते तेवढं ते घाण पाणी होत मग हा पंधरा सोळा दिवस आमच्या गावाला पाणी नव्हतं पियाच म्हणजे विहिरी वगैरे आहेत. की तिथून आम्ही घेत होतो पण आहेच ना खर्चाला वगैरे नाही का मग एवढं पाणी काय पुरेसं नव्हतं मग मा लोकांनी काय केलं थोड्या दिवस आपलं जपून जपून पण पाणी वापरलं म्हणजे सूचना येतेच आमच्या गावामध्ये असं काही जर असेल तर. ग्रामपंचायतीकडून सूचना येते मग सगळ्यांनी जपुण वापरलं पण दहा पंधरा दिवस म्हणजे नॉट अं जोक. अं चार दिवस म्हटलं तर माणूस कटाकटी काढतो पाणी नसेल तर एवढे दिवस नाही कोण काढत पण ते पाणीच कमी येत नव्हतं मग ते टेस्टला पाणी दिलं पाणी पेच्या जोगं म्हणजे खर्चाला ह्याला वापरण्याचा जोगं सुद्धा नव्हतं तेे. ते दिलं ना त्याच्यामध्ये किती क्षार आहेत काय प्रॉब्लेम होऊ शकतो माणसाना माणूस जाग्यावर मरू शकतो इतपत ते पाणी घाण होतं. मग आता ते तर परत निघून गेलं म्हणजे जसं वाहत वाहत होतं त्याच्यामध्ये एकदा सोडलं असेल. आणि मग त्याच्यानंतर वाहूण वगैरे गेलं आणि मग आता आहे आता पाऊस वगैरे पडल्यामुळे स्वच्छ आपल्या नदीला आमच्या इकडे काही जास्त घाण वगैरे नसते. पण तिकडच्या तुमच्या साईडला भरपूर घाण वगैरे असते हाय ना नदीमध्ये म्हणजे लोकंबाई आम्ही पंढरपूरला गेलो होतो पंढरपूरला का बाई कुठे आहे आणि ती नंग हो पंढरपूरलाच मला आठव ना एक्झॅक्ट पण आंघोळ करायची असते नदीमध्ये त्या आणि एवढा घान त्या नदीमध्ये आणि त्याच्यामध्येच आंगोळ करा बोलत होते म्हणजे चांगलं असतं पाणी चांगल म्हणजे त्यात अंंगोळ केल्यानंतर त्याचं काहीतरी चांगलं होतं बेनिफिटस पण अ एवढी घाण होती म्हणजे लोकांना पण कळायला पाहिजे एवढे लोक येणार आहेत ऐवढे सगळे अंगोळ करनार आहेत त्याच्या नदी सा साइडलाच घाण केली होती कपडे आणि आणि शी म्हणजे असं घाण्यारड हे पण कडकडेलाच. म्हणजे तुम्ही काय करताय लोकांचा असं विचारच नसतात की आपण काय करतोय. म्हणजे नाही का असं
हो बरोबर आहे आपण तीर्थ स्थान येतो ना देवाच्या ठिकाणी येतो मग आपण व्यवस्थित तर राहिला पाहिजे.
आपण काय केलं पाहिजे कसं पाहिजे हे मॅनसच नसतात त्यांना असं झाले त्या हा करते. नंतर येक तुम्ही करताय का आहे तुम्हाला वेळ संध्याकाळपर्यंत आहे तुम्ही फ्री असता?
अं नाही आता मीना थोडं स्वयंपाकाला लागते नंतर करते.
बरं बर चालतंय मला पण कामच आहे आपण नंतर करू सात आठ च्या टायमिंगमध्ये म्हणजे स्वयंपाक वगैरे होईल ठीक आहे ताई हां थँक्यू बाय.
तिचा. बाय.
हम्,